येत, हा हा येतोय, आधी ब्रेक झाला. म्हणलं येतोय का नाही.
कनेक्ट होतं, थोडं वेळ लागते.
हो.
बहतेक तुझे अजून आहेत, म्हणजे कॉल लागतायत म्हणजे आहेत अजून.
हो, आता एकोणती आता अठ्ठावीस दाखवत होते. आता एकोणतीस दाखव होते ना.
मग अजून. हो, मग आता अजून करून बघ लागलं तर बरंच आहे.
हो. लागायला पाहिजे. आणि संपायला पाहिजे लिमिट आहे त्यांच.
ते टेन्शन जाते.
तेच ना.
मग अजून काय म्हणतेस. बाकी काय अजून तुला काय काय आवडतं करायला?
मला तसं बरच काही का आवडतं. पण जसं मला हे असं दोन तीन महिन्यात असं, झालंय की काहीच करू वाटत नाही. असं आळस भरलाय.
ते होतंय, थोडंसं मूड स्विंग्स होतातच तेव्हा.
हा तेच ना.
कधी - कधी एवढी एनर्जी ये की, सगळंच काहीतरी करू वाटतं. पण ते आपल्याला तेवढं झेपणार नाही. असं पण वाटतं.
लागल्यावर तसं नाही. काय वाटत मग ते पूर्णच करायचं. पण करूस तो पर्यंतच लय आळस.
ते होत कधी- कधी तसं. आता खरं, आता हे अजून दोन तीन महिने तुला तसंच वाटणार आहे. मध्येच करू वाटतंय मध्येच नाही. करू वाट णार किंवा एखादं काम आपण हाती घेतलं तरी ते मधूनच सोडू पण वाटत.
हा हा, तसंच होतंय, तरी बरं घरातले घेतात समजून.
घ्यावंच लागणार आहे. आता त्यांना.
नाही म्हणजे एखादं कसं असतं की म्हणजे कर सोडता येत नाही ना एखाद्याला मधी.
हा असतात काही पण उलट बरं आहे तुला की समजून घेतात सगळे.
हम्
बाकी अजून काय आवड अशी मेहंदी रांगोळी वगैरे
हा मेहंदी येते रांगोळी पण येते रांगोळी काढते असं आधी मधे. सण वगैरे नसला तरी आपलं
असंच कधीतरी मूड झालं की वाटतं ना काहीतरी करत बसावं.
मैदान त्यात मोठं असल्या मग अजून जास्तच
हा मग आपलंच झालं ते आपणच करत बसायचं.
हम्म
मला पण आवड आहे मेहंदीची रांगोळीची पण मेहंदी मी शक्यतो तरी माझी माझीच काढते. माझी एक मैत्रीण आहे ती क्लासेस घेते मेहंदीचे प ती स्वतः श कली नाही पण तिला इतकी छान मेहंदी येते की तिने आता स्वतः ऑर्डर वगैरे घेतीय. ह आणि म्हणजे असं गावोगावी पण जाती पुण्याला विजापूरला असं तिकड लांब लांब. पण जाती. हा असे म्हणजे तिचं कसं दोन दोन दिवसाची ऑर्डर पण असतात म्हणजे आता फॅमिलीमध्ये जर भर भरपूर जण असतील आणि त्या सगळ्यांना हिच्याकडूनच मेहंदी काढायची असेल. तर ती काय करती आधी सायडरला मोकळं करती. कारण त्यांचे पटापट होते ना हात. छोट्याच्या असतात मेहंद्या नाहीतर मग असे. तीन चार जण मिळून जातात असे ग्रुप करून आणि मग ते. सगळ्यांनाच दोन तीन दिवसात असं उरकतात आता परवा ती जी ट्रीप होती विजापूरची मग तिच्या सोबत माझीच अजून एक वर्गातली मैत्रिण आहे ती आणि ती दोघी म्हणून गेल्या होत्या. तर त्यांनी वीस जणांना मेंद्या काढल्या दोन दिवसात.
हम ह नाही पण मेहंदी रांगोळी म्हणजे अस. फॅशन डिझायनिंग वगैरे त्यात खूप आता स्कोप आहे.
हो आता कसं लोकांचं सोशल मीडिया मुळं प्रत्येक गोष्टी असं जास्त मोठं सेलिब्रेशन करायची हेच झाली क्रेझस निर्माण झालीय.
हो छोटी छोटी गोष्ट आता एकदम अशी मोठी करतात.
हा मग त्यामुळेच आता तिचं पण सध्या छान चालू आहे सगळं तिने पण आता इंस्टा वरती पेज वगैरे काढली दोन तीन पेज काढली आता तिनी. त्याच्यावरून पण ऑर्डर वगैरे येतात तिला खूप.
हा क्लासेस झाले असतील ना.
नाही क्लासेस नाही ती स्वतः स्वतः घरातच शिकली मेहंदी.
हा हा
फक्त तिने मेहंदी फक्त स्वतःचीच बनवती ते पण तिने क्लास घेतलाय ते मेहंदी स्वतःच्या कोण बनवायच्या त्या स्वतः मेहंदी कोनमूळ तिचं चार्जे र्जेस जरा जास्त आहेत. ह हो मग कधी कधी काय होतं शंभर शंभर कोण जरी बनवून घेऊन गेले तरी तिथं संपत ना ते कोण. कधी आपण अचानक कोण वाढलं तर सांगू शकत नाही. म तिने ते मेहंदी च तयार करूनच घेऊन जाती. आणि त्यांच्या समोर संपले जव कोण जर संपले तर त्यांच्या समोरच तिथं बनवत बसती.
चांगलये. त्याचे वेगळे चार्जेस लावत असतील ना पण?
हा तिचा मेहंदी कोन काहीतरी वीस रुपयला तिनी एकाच, सेल पण करती मेंदी कोन पण नुसते असे. ज्यावेळेस ऑर्डर वगैरे नसेल पण दुसरे जर कोण ऑर्डरला जाणार असेल तर त्यांच्या साठी सेल पण करते ही. आता ते चालू केली नवीन तिने.
चांगलय ना, स्वतःच काहीतरी असल
हा अस स्वतःच काहीतरी असलं की बरं आहे आणि तिचं खूप छान चालू असत. कधी कधी दिवस दिवसभर गेली ना की येतच नाही ती. आणि इथल्या इथं जरी असले तरी पण तिच्या दिवसातून पाच पाच तरी ऑर्डर होतात दिवसात.
न आता वाटतेय की आपण का नाही काही शिकलो.
हा, मला ती म्हणती की तुला मेहंदीची आवड आहे, तर तू कंटिन्यू कर पुढं. मी तुला वाटलंस तर मेहंदी म्हणजे मला येते थोडीफार पण तिच्या एवढी मला जमत नाही असं मला वाटतं. कारण तिने पूर्ण अशी म्हणजे एक दुल्हन वगैरे अशी काढती प्रॉपरली तिने.
हा तेवढी नाही ना जमते अक्युरेट.
हा. मग ते तिने जे जसं काढती ना पूर्ण एक एकदा मेहंदीमध्ये तर पूर्ण सप्तविधीचे वगैरे असे तिने थीम घेती त्याच्यात.
म भारी.
एंगेजमेंटच, त्याच्यानंतर आपली पूजा वगैरे, सगळं असं घेत ती. सात फेरे वगैरे ह्या त्या गोष्टी. होम हवन
ते बेबी शॉवरचे पण वेगवेगळे निघलेत.
हो, बेबी शॉवरच पण तिने खूप छान छान काढती मेहंदी. मला म्हण ती तुला मी फा थोडं फार टचअप करेन. तू मला फक्त सांग तुला काही येत नाही. मी त्या गोष्टी तुला शिकवते. तू माझ्यासोबत चल.
हं, असतो ना टाईम तुम्हाला म जायचं.
असतो टाइम पण कसा तिचां कधी कधी बाहेर पण असतं ना ग. मग कधी कधी गेली का आठ आठ दिवस पण ती जाती मेहंदी काढायला.
हं, एवढ्या दिवस नाही जमणार ना.
हा, मग मी तिला म्हटलं, इथल्या इथं सोलापुरात असेल तर मला सांग. मी येत जाईन म्हटलं.
हं हं.
परत रांगोळी पण तिला अशी प्रॉपर काढता येत ती. म्हणजे आता कधी कधी बेबी शॉवरला पण तिला रांगोळी काढायला बोलवतात ना. मग असं छोट्या बाळांचं असं झोपलेलं वगैरे तिचे ते तिने छान असे काढती. फोट
रांगोळच्या पण ऑर्डर घेतात.
हो, रांगोळ्याची वगैरे सगळेच घेते ती.
हं. ते त्याचे पण असं वेगळे असतात ना ते टीम. डेकोरेशनच वगैरे
ते तुम्ही सांगा म्हणते तिने तुम्हाला कुठली रांगोळी पाहिजे मी तशी काढून देते किंवा मग त्यांनी काय काय जण काय म्हणत्यात तुम्हाला जशी छान वाटते तशी काढा फक्त कि मोठी पाहिजे किंवा केवढी पाहिजे त्याच्यावरन मग तिनी ठरवून तिचं तिनी काढते.
हम्म भारीये की ज्याच्यात आवड ये त्याच्यात कराया लागली.
खूपच ये आणि तिला अशी काहीच जमत नाही असं नाहीये. सगळ्याच गोष्टी केक पण तिने शिकलीये ना केक पण तिनी घरात करती कधी कधी कोणाच बड्डे असल तर तिला केक करून पण मागतात लोक
ऑलराऊंडर ये मग
मी तिला तेच म्हणतो तू सगळं कसं करते एका दिवसात मॅनेज
काय आवड असल्यावर होतं सगळं
मग ती म्हणती माझ्या बहिणीला पण येतं ती पण थोडीशी हेल्प करती मला मग मी काय करते बेस बनवून ठेवते म्हणती फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी जर द्यायचं असेल तर कारण ते सेट करायला पण अशे पण दोन तीन तास जातात. केक सेट करायला म ती म्हणली मी बेस वैगेरे बनवून जाते क्रीम पण बनवून जाते. मग सेट झाले की तिनी बनवून टाकती म्हंटली आणि ऑर्डर देऊन टाकती.
तेवढ बरये.
मी केक शिकले त्यांच्याकडून मग हा येतो केक म्हणजे लॉकडाऊन पासून थोडस काहीतरी लोक लोकांना लॉकडाऊन मध्ये स्वतःचे छंद खूप अशे बाहेर आलेत की, आपल्याला काय आवडतं काय नाही.
हा बऱ्याच जणांनी असे केक शिकलेत लॉकडाऊनमध्ये
हो मी पण शिकले पण मला एवढा येत नव्हता म्हणजे असं क्रीम वगैरे मी नव्हती करत. मी साधाच करत होते आणि त्याला चॉकलेट मेल्ट करून टाकून डेकोरेशन करत होते. पण आता तिच्याकडून मी छान असा केक प्रॉपर शिकलाय.
हम्म घेतले आम्ही लॉकडाऊन मध्ये सगळं केकच सामान आठ हजाराच अजून आहे तसच कधी हो मी क्रीम वगैरे असते ना ते सगळं तयार करून
केकच खूप वेड लागलेल लॉकडाऊन मध्ये खूप जणांना केकच वेड लागायल
ऑर्डर पण घ्यायला लागलेले
हो. आमच्या इथे पण खूप जणांनी शिकले.
घरीच बनवतो केक
हा ते एक बरं पडते की आपण आपल्या पद्धतीने कसं आपल्याला हवं तसं डे डेकोरेशन करून आपण बनवू शकतो.
तेच ना
त्यामुळेच खूप जणांनी स्वतःच स्वतः पण शिकले.
हो.
मी एकदा ऑर्डर दिलती केकची बाहेर कुणाचा तरी असाच बर्थडे होता तेव्हा तर तो माझ्या मना प्रमाणे बनवलाच नाही आणि नंतरन मग मी त्यांना विचारलं मी तिथंच उघडून बघितलं होत. तर ते म्हणता ते तुम्ही ऑर्डर दिली तशाच बनवल्याय मी म्हटलं नाही, मी अशी ऑर्डर दिलीच नव्हती. पण आता काय करणार त्यांनी आता बनवलाय आणि त्यांच्याकडून चुकी झाली तरी ते एक्सेप्ट आणि त्यानी एक्सेप्टच करत नाहीत. कारण त्यांच नुकसान होत ना मग ते म्हणला जाऊ दे आता जसा बनवलाय तसा घेते मी आता म हम्म तेव्हापासून मग अस ठरवल की स्वतःच स्वतःच बनवलेल बरय.
तेच म असा इमर्जन्सी असली की मग बाहेरनच आणतो.
हो ना
तस घरीच बनवतो शक्यतो.
हो ते एक बर पडत पण स्वतःच स्वतःच केलेल.
हां
कुणाला दोष देण्यापेक्षा स्वतः हा आणि पाहिजे तस म्हणजे काही जण अंडे पण खात नाहीत ना. ते बिना अंड्याच पण बनवता येईल आ
हो येत ना. सुरुवात केलती तशी बिस्किटांच्या केक पासून.
हो मी पण तोच चालू केलता आधी.
हम्म
चालेल मग कर तू आता बघ ट्राय करून होते का. हां हो कर कर.
हा बर बर करते
हां बाय
बरय